हॅलो.
आवाज येतोय.
हो येतोय ना.
हो.
हो बोला. हो छान आहेत मी तुम्ही कसे आहेत.
मी पण छान आहे.
अरे वा. काय चालय सध्या.
सध्या छान सगळं. तुमचं.
आमचं पण छान चाललंय सध्या.
हम हम तर तुमचा एका तुमचा. तशी एखादी रेसिपी सांगा ना मला.
अच्छा आमच्या इकडची का अच्छा अच्छा अ रेसिपी म्हंटलं तर मग अ सध्या. कसं पावसाचे दिवस चाललेय ना मग मीसळ पाऊ. छान वाटेल मग सांगू का मी स.
हो हो मग सांगायचे.
अच्छा! अच्छा! अच्छा! अ मिसळ पाव साटी म्हणजे रेग्युलर उसळ वापरली तरी चालते. आपली मोड आलेली हुसळ असते, ती पाण्यात वगैरे भिजवून ती प्रक्रिया माहिती असेल ना तुम्हाला? हो अच्छा. च्छा आणि मोड आलेली छान मठ घ्यायचे भिजलेले मठ घ्यायचे छान त्याच्या साठी लागतंय कांदा.
हम्म हम्म.
मिसळचा अ कटमसाला खोबरं वगैरे म्हणजे तुम्ही कसं बनवणार एक कस म्ह त्याचे भरपूर टाईप्सय बनवण्याचे. पण आमच्याकडे आसं बनव म्हंजे अ कोरडी मिसळ वगैरे असतेन त्याच्यासाठी रस्सा असतो त्याला कट पण म्हण
अस. हो आता मी मध्ये पण खूप प्रकार ते ज्यो वडा पावचा मधला जो वळा असतो तो ठेवायचा त्याच्यावर मटकी टाकायची आणि आणखीन मगं त्याच्यावर काय फरसान वगैरे टाक
फरसाण वगैरे टाकता किंवा साधी शेव किंवा जाडमधली शेव असते ती पण चालतें. असं ज्याच्यासाठी पाव असतो पावाचे पण प्रकार असतां ज्याच्या त्याच्यानुसार तो ठेवतो. बनवतो तसं
हम्म हम्म हम्म हो बरोबर आहे.
वगैरे पण घेऊ शकतो दही पण छान लागतं. काकडी टोमॅटो कांदा. असं अशी म्हंजे सर्व मिळून मिसळची जी डिश बनली जाते.
हो. आणि अस त्याचे जेव म्हंजे बनवण्याची जी पद्धत आहे काही लोक कांदे कापून ते भाज तात. आणि काही लोक डायरेक्ट कांदे तर त्याला व्ह चुलीत टाकतात आणि त्याला काळा करतात. म्हणजे लाल मसाल्या की आणि काळा मसाल्याचे असे दोन
ची हो हो हो असा रसा असतो मीक्स असं तुमच्याकडे बनवता ना म तुम्हाला आमच्यात क प्रकारची पद्धत बनवून बघायची का?
हा तुमचे कुठला रसा असतो काळा असतो की,
अ आमच्याकडे जास् जास्तीत जास्त काळ असाच चालतो. म्हणजे त्याच्यासाठी चुलीत वगैरे कांदे भाज जुन घ्यायचे आणि खोबऱ्याची वाट ती असते आपल्या प्रमाणानुसार घ्यायची किसून घ्यायची किंवा काप करून घ्यायची ती पण छान भाजून घ्याय ची थोडी तीळ वगैरे टाकली तरी चालते. असं थोडी हिर हिरवी मिरची आलं लसूण त्याची पेस्ट वगैरे करून छान परतून घ्यायची. आणि मिक्सरला वाट टन करून त्याची का काळवर रसा बनवायचा आणि आपल्याला मिक्स बनवायची असेल तर त्याच्यामध्ये आपले आलेले म मट असत ते टाकून द्यायचे आणि नसल बनवायची तशी त वेगळे करून आणि मग रसा मिक्स करून खाऊ शकतो आपण.
हो बरोबर आहे बरोबर आहे ही काला रस्सा वाले मी ट्राय केलीय. आणि लाल रसावाली कशी ती पण ट्राय केली होती मग ती एवढी काय खास लाग अ म्हणजे वाटली नाही मला पण जी काळ्या रस्सावाली ती खूप छान झाले होत
हो हो हो जास्तीत जास्त सो हं म्हणजे आपण घरगुती साठी जी बनवतो ती काळ रशासाठीच जास्त चालते असं आणि हॉटेल वगैरे मध्ये किंवा ढाब्यावर म्हणा एखांद्या टपरीवरती खाल्लेली जीं मिसळ असते तीच स करतो अ लाल रसा अस तो म्हणजे लाल मिरचीचा रसा म्हणतो आप पण मसाले वगैरे वापरून तसा तो असतो असं अशा दोन पद्धत चालत एक घरगुती आणि एक बाहेरची पद्धत.
हो पण तो एवढा खास नाही लागत म्हणजे जी घरी बनवली होती ना मी मिसळ त्याच्या पुढे म्हणजे ती बाहेरची मिस त काय एवढी टेस्टी नव्हती मी बाहेर खाल्ली होती एवढी काही टेस्ट नव्हता तिला पण मग घरी बनवली तर ती खूपच छान झाली होती. की मी तोच विचार करत होती म्हटलं मी इथे घरी बनवली मला नव्हत माहित की दोनज सात तुम्ही बोलले ना मला कि लाल असतात ते काळ असतो त्याच्यावर मला कळलं की दोन असे असतात असे त म्हणून मग ममी तेच विचार करते की तिथे लाल होता आणि मी घरी बनवला तो काळा कसा झाला.
हा हा हा अय्या असं झालं होतं का हो नाही त्याच्या काळात असं झालं आपलं कसं असतं आप आपल्याला घरगुती गोष्टींमध्ये काळ्या भाजीची म्हणजे काळ्या रस्याची जास्त सवय असते ना त्यानुसार आपण ते छानच अस छान बनत ते आणि हो आणि हॉटेल च कसं ते त्यांची प्रोसेस आणि आपल्या प्रोसमध्ये बदल पडतो त्याच्यामुळे तशी ती जमत नाही आपल्याला
हो ते काय करतात ते कांदे कापतात आणि कां कांद्यांना भाजतात हा नंतर ते डायरेक्ट् तव्यावरती तिळ टाकून कांद्यांना भाजल्यानंतर काढ त्याला म्हणजे त्या जास्त नाही काळा काळ लाल
हो हो असं अ गुलाबी रंग येऊपर्यंत भासता फक्त
हो हो आणि थोडस कच्ची असतात. ते आणि आपण जे हे करतो कांदे अ डायरेक्टली भासतो ते डायरेक्ट काडे होतात पूर्ण म्हणून तो काळा रस्सा बनतो आणि त्यांचा लाल अस तो पूरा कांद्याचा खेळ असतो.
हो हो कांद्याचा खेळ असत कांदा थोडं टमाटर थोडं हं खोबरं टाकलं की होऊन जात होतो तो आणि त्याचच हा ते ते मसालाच वापरता आपण कस आपला काळा मसाला वापरतो आणि ते त्याच्यासाठी मिसळ मसाला वापरता.
हो बरोबर आणि आपण म्हणजे अस मी स्पेशली असा मसाला आणूनं ठेवा म्हणजे मिक् तसरचा मसाला आणला तो टाकला असा अजिबात करत नाही मी काय करते फक्त त्याच्यामध्ये हळद असते मीठ असत तिखट असत अ आपलं धण्याच कूट असत. आणि तिसरा म्हणजे गरम मसाला असोत बस एवढच टाकेनं जास्त काय त्याच्यात टाणार नाही म्हणजे त्याच्यामुडे कस चव पण म्हणजे जास्त
जास्त आय हो हो ही हो बघा ट्राय करून तसच बनवून बघा नक्कीच जमेल तुम्हाला बनवायला.
हो ते करेल ट्राय आणि ते कसं याच्यामध्ये पण नवीनच मी आता मोबाईल मध्ये बघित आता नवीनच प्रकार निघाला ते जे वळा असतो तो वळा ठेवायचा खा त्याच्यावर मटकी टाकायची म्हणजे ते बटाट्याची पण फ्लेवर येत आणि त्या मठांचा पण येत
हो तेच वेगवेगळे प्रकार येतात त्याच्यामध्ये
तसंच मग आता आमच्या इथे ना गुळाची जलेबी आहे ती पण फेमस ते म्हणजे अतिशय म्हणजे एकच दुकान आहे जी जुनी ये. एकोणावीशे बासष्ट पासून आहे तर हो हो तर त्यांची तिसरी तिसरी चौथी पिढी आहे आता म्हणजे ते आजोबा पण वारले आता ह्याच वर्षी वारले ते तर त्यांचा मुलगा आता त्यो बसतो. तर म्हणजे तशी म्हणजे. सेम तीच टेस्ट तशीच टेस्ट ते गेल्यानंतर सुद्धा तसं तर त्यांची तितकी गर्दी असते ती दुकान उघडते पाच वाजता आणि आठ वाजता तर बंद होऊन जाते एवढी गर्दी असते त्यांच्याकडे म्हणजे सगळा माल त्यांचा संपून जातो आणि अगदी म्हणजे खूपच छान त्यांची जी जलेबी असते. ती असते गुळ गुळाची जलेबी ते त्यांच्याकडे आणि जास्त करून साखर आहे ना साखरीची जलेबी तुम्हाला कुठेही भेटून जाईल.
हो गुळाची जेलेबी भेटणार नाही हो हो आणि टेस्ट पण तिची वेगळीच आणि छान असते खूप ना हम्म.
ती जी साखरेची जलेबी ना आपण लिमिट म्हणजे एक किंवा दोन दोन पेक्षा जास्त नाही खाऊ शकतं जर मोठी असली तर पण हि जी जलेबी ना हिला तुम्ही किती खा तोंडाची त्याची टेस्ट असते. आणि त्यासोबत मग आणखी तर अ म्हैसूर पाक असतो अजून ते अ असं वेगवेगळ्या प्रकारचे ते गोड पदार्थ असतात त्यांच्याकडे. मैसूर पाक असतो दुसरा पहिला पहिली जलेबी असते दुसरा मैसूर पाक असतो. आणि तीस गोड शेव असते गोडशेव पण खुप खूप छान असते त्यांच्याकडे. गोड शेवला काय करतात ते ना मैद्याचा असं डो बनवता. आणि त्याला आहे ना आधी थोडंसं त्याच्यामध्ये मोहन वगैरे टाकून आहे ना त्याला पूर्ण गोल गोल राउंड मध्ये त्याची तैयार राऊंड मध्ये ते तैयार करतात तैयार त्याला नंतर तळतात तळल्या नंतर जो साखरचा पाक असतो म्हणजे पाक नसतो तो पूर्ण म्हणजे थोडंसं गुळाचा पाक असं सॉरी साखरेच्या नाही गुळ गुळ जास्त मिळत नसतो. तो थोडासा थीक असतो आणि त्याच्यात ते डीप करतात डीप केल्यानंतर त्याला काढतात आणि मग तिथ खातात खूप छान लागतात त्याच्यात वेलची पूड असते आणखीन त्याच्यामध्ये तर आपलं
हो अच्छा ती आपली आपले यात्रेमध्ये असते बघा ती गोडशेव ती गोडशेव ना हो हो हो अच्छा अच्छा.
जास्त करून यात्रेमध्ये किंवा ह खेड्यांवरती आता हा आमचा आदिवासी जिल्हा आल्यामुळे मगी हे तर खूप लोक खातात म्हणून इथे आमच्या इथे नॉर्मल आहेे गोष्ट.
लाडूपण भरपूर चालतात.
हो बुंदीचे बुंदीचे लाडू इथे इतके एक्सपेन्सिव्ह आहे असं वाटत की ते की महाग कस काय एवढे हे बुंदीचे लाडू बुंदीचे लाडू खूप महाग जातात.
भरपूर भरपूर भरपूर माग जातात पण ते खाण्याची मजा पण वेगळीच
हो आणि टेस्ट पण छान असते. आणि त्यांची प्रोसेस मेन म्हणजे ची प्रोस
हो टाइम लागतो हो आधी बुंदी बनवायची
लाडू हो गुळा त्या साखरेच्या पाकमध्ये जा करायचं मग त्याला आणखी लाडू मध्ये बाइंड करायचं ते बाइंड करतात ना तेच जमत नाही मेन म्हणजे आपण जर घरी बनवलं तर लगेच ते तुटायला लागतात म्हणजे ते कस बन त्यांनाच ती ट्रिक माहिती.
हो
म्हणजे असं आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत आणखीन तुम्ही आणखी हे सांगितलं निस
तेस हो हो हो नक्की ट्राय करून बघा ना कसं काळी भाजी आणि त्याची लाल भाजी बनवायची म्हटल्यावर दोन्ही वेगळ्याच पद्धती असत ना हो.
ह्ं आणि आता दोघांमध्ये पणे तेच चा फरक असतो.
हो दोघींमध्ये भरपूर फरक असतो टेस्टचा.
पण म्हणजे हम् हा म्हणजे ते कसं आता अ नवीन नवीन रेसिपी पण ट्राय करायला पण ते आवडये आवड असायला पाहिजे नाहीतर ऐकून घ्यायचं आणि ते सोडून द्यायच ते नाही, ते नवीन हा
आणि नंतर बनवलं का मग आपण अस आपणच म्हणतो टेस्ट नाही आली याची.
हा टेस्ट नाही आली, काय आपली इच्छाच नव्हती तर टेस्ट कशी येईल.
बवण्यासाठी पण पूर्ण म्हणजे हे लागतं. लागतो पूर्ण तेव्हा ते छान बनता. आणि खाल्ले पण जातात आणि घरामध्ये पण आवडतंच वेगवेगळे पदार्थ बनवले म्हणजे खायला वगैरे असं हम्म मुलांना वगैरे अस बनवत
हो, माझ आपले दहा मिनिटं झालेले आहेत.
हो हो हो हो छान वाटलं मला पण तुमच्याशी बोलुन. ओके ओके.